का आवाज तुम्हाला. अच्छा अच्छा. काय नाही ते म्हटलं. मग अ माझ्या भावाचा फोन आलत ना.....
हा.
हा म्हटलं त्याच्या आता जस्ट लग्न झालं ना. एक वर्ष झालं, हो त्याच्या आध ती, त्याच्या लग्नाच्या आधी, एवढ काही चिंता नव्हता करत. त्याच एवढं लक्ष नव्हतं, की कधी दवाखान्यात ये जा वगैरा. कशी काय एवढंच होत, आता लग्न झाल्यापासून. त्याला कळय, म आता मग चिंता असते, वाटत त्याला. एकदम आठवणीनी फोन केला त्याने दोन टाईम मागचा वेळेस पण महिना झाला, त्याला माहित महिन्या महिन्यानी जाते मी महिना झाला त्या वेळेस केल ता, त्याला म्हटल नाही रे आठ आठवड्यानी जायच आहे परत तीन आठवड झाल्या परत केला.
बरय बरय.
हा.
आता कसं घराकड लक्ष द्यायचं जास्त आहे.
हो आता आहे घराकडे लक्ष, आधी नव्हतं ना घरात.
हो.
हा आ.
आधी घरी फक्त झोपायला यायचा ना तो.
हो. तेच.
आता बाहेर फक् बाहेर मुस्लिम जात तो घरीच असतो.
बा हो आता बाहेर अजिबात नाही. आ घर आणि काम, चांगली गोष्ट आहे चांगलय उलट. चांगलं सुधरवते.
बरोबर.
हो.
फक्त त्याने पाण्या पिण्याचं वगैरे ठेवलं पाहिजे, व्यवस्थित तर तो कुणाच ऐकत नाही बाय कोच पण नाही ऐकत.
हा ना.
टोपी घालत ना, गॉगल घालत एवढं बाहेर फिरतो उन्हाचं कलेक्शनच त्याच काम आहे ना बँकेचं.
हम्म. तो जातो. आता मध्ये मध्ये घेऊन जात होता, पण असं डेली नाही घेऊन जात, आठवण करून दिले तरी नको बोलतो, नाही एवढं ऊन नाही एवढं असं करतो. हा. असं आहे.
त्याला सवय, घेतात.
हम्म, तेच ना.
त्याला सवय झाली तशी.
हॅलो.
सपडतो लो.
हा हा मध्ये ब्रेक, मध्ये ब्रेक झाला होता.
हा होऊ दे कधी नेटवर्क आपलं तसं आहे फायजी आहे पण फायजी अजून पूर्णपणे इकड नाही ना, चालू. ते नेटवर्क कधी कधी थोडस ते ब्रेक हो होतच ते ब्रेक थोडस नेटवर्क.
हम्म बराबर.
तो अभिजीत, तो जातो कॅप वगैरे घालून बाहेर जायचं असल म्हटल्यावर.
त्याला ह कोणी नाही दिलं तरी स्वतःहून घेऊन जातो.
हो.
हम.
पाण्याची बाटली घेऊन जातो थंड फ्रीज मध्ये ठेवलेली.
काय बोलता? पाणी पण घेऊन जातो का? हे नव्हतं माहित मला.
पाणी नव्हतो बोलतो. नाही आता, बस बोलतो फटका बसला दवाखान्याचा. जाम हलत खराब होते पाणी प्यायचं.
हा त्यानी मध स्वतःकडे लक्ष दिलं होतं. मग मधी बऱ्यापैकी तब्येत केली होती त्यानी.
हा. एक दिवसा एक दिसा एक दिवस पाण्याची बाटली घेऊन जेतो. दुसऱ्या दिवशी त्या पाण्यामध्ये सब्जा टाकतो. कोण जातो कण्यात जायच असेल तर हा.
म्हणजे एवढी काळजी घ्यात?
हा.
मला नव्हतं माहित.
तरी होतोच प्रॉब्लेम त्यांना.
हा ते तर आहेच.
आहार चांगला पाहिजे ना त्यांचा कसा आहार नाही चांगलं बाहेरच खात भरपूर. त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आहेत. बाहेरचा खाऊन हॅलो.
हो बोला ना. हो हो येतोय ना आता येतोय व्यवस्थित येतोय.
ओके ओके.
हम्म. मंग.
त्याच्या बहिणीचं बरं आहे बहिणीचं
कोणती मोठी बहीण?
हा मोठी बहीण ती कमवते. ज तिचा नवरा सोडला ना जॉब आता तीन सहा महिने झाले.
नाही करत का तो आता?
नाही जॉब सोडला, तरच चालू केलं स्वतःच.
हम्म.
हँड सर्वविस.
हा हा हा.
पण कसं कि एप्रिल म त्याची आई गावाला गेली होती. मग कसं हे दोघा बास हो त्यांची आई त्यांच बेबी संभाळते ना, मुलगा त्याचा कनिश
हा, हा, हा
मग तसे आई गावाला होती महिना दोन दीड महिना, आणि त्याच दिवस त्या अभीचं पण तसं झालं होतं. मग तो घरीच होत. तो जायचच नाई ऑफिसला, ऑफिस बंदच फत भाडं भरायचं ऑफिसच
अच्छा तो जातच नव्हता.
नाही, जातच नव्हता, एक मुलगी होती ती काम करायची. येऊन तिला, सात हजार पगार होता. पन तिला पण, हा, पन ती नाही याची पन ती तिला पण वर्क फो्रम होम दिलं, म्हणताना तिने पण सोडलं, कंटिन्युटी नाही म्हणून कामा अए
अच्छा,
सोडून दिलं काम,, आता पण त मता हा,, फक्त भाडच भरतोय, आता चालू केले त्या ना परत,, त्या दिवशी मला भेटल होता, बोलत होता, मी उद्यापासून जाणार यऽऽ
हम्म,
आणि दुसऱ्याशी फोन पण केला होता,, की आता आम्ही आलोय,, आजपासून आलोय,, बोलतो प्रॉब्लेम झाला भरपूरऽऽ त्यांच्या कामात कसय? त्यांनी कॉलिंग केले, त्यांना क्रॅन भेटले, त्यानंतर त्यांचे केस वगैरेऽऽ चालूक होते, ते केस टाकतात ना समोरच्या वरतीऽऽ
हो,
वगैरे,, सगळं व्हायला एक महिने लागतो,, मग त्यांना पैसे भेटायला एक महिना लागतो,, आज कॉल केला तरऽऽ आज प्लॅन भेटला तर,, त्याच तरर दोन महिने तर बंद होत,, तर त्यांना अजून एक दोन महिने प्रॉब्लेम होणारऽऽ म्हणजे टोटल तीन महिने,, कायच इनकम नाय, मग ते बरं पडतं ना,, बायको कोणतरी एक कमवतं,, मग कोणतरी आपलं असं,, मस का करू शकतऽऽ
हो बाई,, ते एक बर आहे,, आजकाल दोघं नवराबाई कोणी कमवला पाहिजे. एकाच्या भरोसवर नाही घर चालत.
हो,
हम्म,
त्यांनी आता बघु आता कसं करतात ते,, कारण त्यांच ते आता त्यांच घर पण त्यांना भेटत े पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी क त्या नाही,, त्यांना घर भेटला चालू होणार आहे ऽऽ
अच्छा, आम्हाला वाटलं, झालंय वाटलं,,
म्हणून तर एवढे फ्रीलीत ना ते,,,
अच्छा तेच म्हटलं,, एवढं फ्री कस काय,, मग ए एम आय झालं झाल्या मग वाटे यांचीऽऽ
हो, तोपर्यंत सेटल होईल याचं पण,, ह,, तो पण सेटल करावच लागेल काय पण करून ऑफिसऽऽ ना,
तिझं तर हाय,, फक्त ह्यालाच बघावं लागलऽऽ
हो,
अच्छा,, अस आहे काय?
त्या दिवशी त्याने,, ते पप्पाला पण सोनायला बोलते भरपूरऽऽ
काय बोलत? काय बोलली?
हे नाही बोलली, काय बोलली ते,, बोलते दोघांना बरोबर केलं त्या दिवशी,, दोघांना सर सगळ घेतलं ते पण बोलत नाही जशी नीट,, आता बोलत तो त्याच्याशी बर बोलत होता कि,, तुम्ही रिक्षाला पण सगळे नाहि, नाही म्हण होते. रिक्षा घ्यायची, रिक्षा घ्यायची, कशाला घ्यायची कशाला घ्यायची, कशाला घ्यायची, कोण करणारे, कोण करणारे, आता मी घेऊन दिली तर तुम्ही चालवता ना,, आधि तुम्ही काय करायचे? तिकडून फोटोशॉप मधून रिटर्न झाल्या वरती पपा दारु प्याचे किंवा पप्पा ना असा बोलतो तो आकडे लावायचे मटक्याचे सगळ्यांसमोर. तर मग तेव्हा त्यां शिडली बहीण ती बोलते त्यांनी कधी केलं शोक जीवाचे तुम्हाला सगळ्या आपलं सगळ्यांना मोठं किलोर केलं ना
हो
मग त्यांना पप्पाना त्यांच्या मनाना जगू दे ना आता त्यांनी थोडंसं जगलं म्हणून काय हरकत त्यांनी आता पण कधी केलं का असं मग मुलगा मोठा झाला काय करत नाही मग माणूस पेशा मध्ये येणारच ना
आणि सगळं ये घरामध्ये असं थोडी काय. अ तुला का अडचणीत ठेवलंय हे नाही ते नाही. सगळं आहे फक्त याला खायपुरतं कमवायचंय
हम्म तो एसी घेतला एम वरती घेतला एसीला पण तुही लोक नाहीय नाही म्हणायला तुम्हाला कोण ए स लातोय बठं बं झालं एसी आहे बरं झालं एसी आहे
हा हा
मी सगळे पहिले नाहीय नाही म्हणत म्हणून मला लागतो म्हणून मी तुमच ऐकत नाही. तु पण बोला ना प्रेमाणा आता कसे बसले कसे बसा माशी बोला चर्चा करा डायरेक्ट नाही चालला की कुठं चाला फिरायला कुठं चाला उलटायला हेच असतं माशी पण नीट बोला मम्मी पण तुमच्याशी बोलेल ना!
हा पण आगाव त्याच्या घरीचे पण आगाव
रिकामा ऑडिओ.
काय बोलणार
मग ते समजवलं बोलते तर त ते त्यां बोलण ऐकून घेत जा त्या काय बोलायच तुम्ही असं चालता चालता नका हा किंवा नाही.. जर तो काहीतरी बोलतोय तर तुम्ही पण बस ह रे काय बोलतो बोल आता किंवा संध्याकाळी बोला पण या विषयावर असं बोला. त्यावेेळेस तुम्हाला काम असेल तर चर्चा करा ना काय असेल तर तुम्ही नाही नाही नाही नाही म्हणता म्हणता चिडतो. हॅलो
हो
लग्नाचं म तसच.
हॅलो मला येतय म्हटलं आवाज.
ओके लग्नाचं पण तसच ते त इंदापूर वॉलीचा मला वाटत होता विषय काढणार तो जी पहिल्यांदा एकदम बघितली होती पण हे सगळे नाही ओ तुम्ही त्यावेेळेस पण नको म्हणले आज मी खूप सेटल झालो असतो. त्याच्या वडिलांच कस होत ती त्यावेेळेस करते नाही करते. ते माहित नव्हतं. गावच्या मुली कशा तेवढ्या मोटिवेट नसत असतात कामासाठी
हो
हम्म तुझं झालं पण अस सलात लागणं
बघू त्यांचं झालं चांगलंय त्यांचं तर पटापट पटापट झालं तर.
हम्म.
हम्म
ओके.
काही नाही
हम्म.
बाकी काय व्यवस्थित
हो व्यवस्थित.
ठीक आहे चालते मग ठेव का मग बरं वाटलं हो हो. बाय बाय.